हां बोल की
हॅलो
हा बोल की
हां तू बोल की
जेवला जेवलाच का नाही?
जेवलो जेवलो तू?
हो जेवूनच बसतोय ब काय खाल्लास?
हा हा मी पण आता जिम वरन आलो बघ.
हा हा
हा
काय करतोयस मग?
काय नाही सांगितलो की आत्ता जिमवरून आलोय.
होय म्हणजे आज पण गेलतास.
ह होय होय अरे जवळपास तीन महिने जवळपास
ततेत आहे म्हण.
हम् जवळपास तीन महिने झाले जातोय आता मी. सवयच झाल्या आता हम्म‌.
भारीय भारीय नाहीतर पहिल्यांदा दोन दिवस जायच. तिसऱ्या दिवशी गायब व्हायचं पहिल्या पहिला रे हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा बोलकी
बोल की
यालाका आवाज आवाज यालयका काय म्हणलं आवाज अलाग काय?
याला याला आवाजला अला अला.
हा तेच म्हणलं रे नाहीतर पहिला दोन दिवस पहिला दोन दिवस जायच तिसऱ्या दिवशी गायब
हे नाय यार, चल चल सवयच झाल्या
चाल चांगलाय चांगलाय मग आज काय मारलास?
अं, आ आज चेस्ट पंधराशे म
आज काय मारलास म्हटलं जिम मध्ये, हो काय
चेस्ट अन ट्रायसीप मारलो हा
प्रेस केला
माझा बघ पन्नास हाय.
होय का?
पन्नास किलो, हं
हं अन ते माझ्यापेक्षा जास्तच आहे म्हणायचं
मग तुझी किती हाय?
माझं चाळीस पंचेचाळीस.
हम्म हम्म हम्म हम्म, मला पण अजून खूप मेहनत करायची आहे रे.
पहिला पंचेचाळीस होत ना तुझं?
हा
हा हा हा.
हम्म
डायट चालू असल प्रॉपर.
व्हय तुझं वजन किती झालंय?
माझं बासष्ट आहे ब आता.
हं हं हं माझं पण तेवढंच हाय त्रेसट हाय माझं.
होय काय?
हम्म डायट मुळ थोडं वाढलय रे. हे डायट मूळ थोड अ सकाळी एवढंच नाही रे अजून परवडत नाही त्यामुळं फक्त दूध केळी आणि शेंगदानच खातोय.
होय काय, बरोबर आहे, महाग जास्त महाग खाल्लं म्हणजे बॉडी बनत्या असा काही विषय नाही सोड.
होय होय बरोबर हाय.
आणि दुपारी?
दुपारी बघ भात, डाळ, दोन चपात्या, भाजी काय असल ते.
हा हा
हम्म
संध्याकाळी म?
आणि संध्याकाळी बघ चार केळी जिम जायच्या आधी.
चार केळी
हम्म चाल
एकदम चार पण जात नाहीत रे खरं, तुला जात्यात?
अरे नाही, मी खातोय बाबा आता काय करायच जिम ला जायच असतय जरा एनर्जी पण पाहिजे. हम्म मला सर्दी पण झा
त्रास होतोय गोळ्यात, तिसरा
ल्या सर्दी हा हा,
मग आणि जिमला आल्यानंतर काय खातोस मग हॅलो,
जिमवरनं आल्यानंत बघ तीन उकडलेली अंडी डी कवातर खा सोमवार, गुरवार
हा,
सोमवार, गुरवार असते. कवातरीच खातोय. खरं तीन घंटे तरी अंडी पण महाग झाल्यात. नऊ रुपये अंडी झाले आमच्या इथं.
होय होया आणि अधीमधी शनिवार आला, गुरुवार आला, ते आणि आ कंटिन्यू होत.
त्या हातानी खायच नाही.
त दिसण्यात पण फरक पडला असेल की,
आं,
दिसण्यात पण फरक पडला असल म्हणलं.
ये थोडा जरा फरक पडला.
ह ह हं, हा आणि हा जिम झाल्यानंतर आत्याजवळ जास्त उभारू नको. बॉडी बिल्डर
ए अरे नाही रे नाही.
तेवढं हासून बारीक मध्ये
अय
इंस्टाग्रामवर फोटो वगैरे टाकतोस मग
दोन फोटो टाकलेलो.
हम्म,
हम्म,
लाइक ढिग आले असतील.
हे नाही जास्त कुठे एकशे चाळीसच फक्त लायक आलती. मग हम्,
एकशे चाळीस म्हणजे आपल्यासाठी जास्तच रे.
हम्म हम्,
सेलिब्रिटी
आई शपथ नाही रे अवा काय पण
म् माता मेन विषय मुद्द्यावर या.
हा माहिती आहे मला. आर सी बी, आर सी बी, आर सी बी आणि काय असणार आहे. तेच कि, आर सी बी, आर सी बी, आर सी बी आणि काय करणार आहेस.
या वर्षी पण भावा का पापडा भा
फोन लाव. भैया गीमागचं दावर जरा तिला एकल ठेव. आई त्या कोनाचल कल नाही. कारे कोण जिंकल नारे भाई फक्त या माझ्याच आहे लक्षात ठेव.
बघेल की, मागच्या वेळ बघितली की, भावा दोन मॅच मध्ये हरलेलो माहित आहे न तुम्हाला?
या वेळी फक्त एम आय, एम आय, एम आय एवढंच.
होय. एम आय चं नाव घेऊ नकोस बाबा. एम आय चं नाव घेऊ नकोस. अरे बास्
हा अजून तू अजून सांग रे अजून पुढं बोल पुढं सांगायाच तू
नाही नाही नाही नाही नाही, खरं भाऊ काय पण म्हण विराट चा क्लास तो क्लास होता हा, तसा प्लेअर होणे नाही परत
क्लासिक बॅट्समन आहे मी, मी पण मान्य करतो की.
हम् हम मग आर सी बी ला सपोर्ट करतोस?
ए ना बाबा विराट आवडतोय
कर की रे
ते आवड नाही
तर ते दोघात डील करूया की आपण कर कि मर्दा
आ हा रोहित शर्मा नाव केलाय ना वा हि मॅन द हिटमॅन
काय नसते बा सगळ्यात जास्त झिरोवर आऊट होणारा प्लेयर आहे तो माहित आहे ना तुला?
फादर ऑफ डॅडी हंड्रेडस हे लक्षात ठेवायचं.
ते नव्ह सगळ्यात जास्त झिरोवर आउट होणारा प्लेयर आहेय त्यो माहिती आहे ना तुला?
सगळ्यात जास्त सिक्स मारणारा पण नाही माहिती आहे न व? आणि परत सगळ्यात जास्त ऍज अ ओपनर रन मारणार माहीत आहे ना? आणि परत सगळ्यात जास्त डब डबल्स हंडेड डबल हंड्रेड मारणारा हाय माहितेय न व आणि परत त्यानंतर इंग्लंड मध्ये सगळ्यात जास्त इंग्लंडमध्ये इंग्लंडपेक्षा प्लेयरपेक्षा जास्त शतक मारणारा प्लेअर आहे त्यो माहिती आहे ना व? इंग्लंडच्या प्रत्येक ग्राउंड वरती शतक आहे माहितेय ना व? प्रत्येक, प्रत्येक ग्राउंड वरती प्रत्येक ग्राउंड च्या प्रत्येक हॉनर बोर्डवरती नाव आहे रोहित शर्माचं हे लक्षात ठेव.
अ बघ किती जरी झालं या वर्षी ट्रॉफी आम्ही आर सी बी चीच आहे, त्यामुळं कारण अठरा वर्ष आम्ही शांत बसलोय एकदा आता मैदानात उतरू दे आता माघार नसतेया माहितेय तु दोन वर्ष बघितलायस बॅक टू बॅक कसा विषय असतो
हा हम्म हम्म काय मोठं बोलताय ऐक किंग कोहलीन काहीच केलं नाहीय रे त्याला उगाच कप त झाला म्हणून तुम्ही शिकलाय काय
पडद्यामागचा कलाकार म्हणत्यात माहिती आहे काय?
अ मग ते पर पद्याच्या पुढच होता काय काय केल नाही की आणि पडद्याच्या मागे गेल्यावर करणार व्हय तो? हा का बोल की आता बोल
नाव एकाचं गाव एकाचा विषय असा नाही तसा विषय आहेेत तो पाटीदार जरी कप्तान असला थांब कि थांब सूत्र सगळे हलवतंय कोण?
कोण हलवताय कोच चालवतो तुमचा कोच आ हा जस्टिन लंगर हलवतोय त्यो ह जस्टीन लंगर आहेे की नाही त्या हलवतोय
हा मग कि अरे सगळी सूत्र किंग कोहलीच्या हातात होती रे तवा काय केल नही.
मागच्या वेळेला बघितलं का तुम्ही आता या पुढच्या वेळी पण बघा, हां बरं राहू द्या आज.
ख्य, अब ग समजूस्तर सरांना मारून काय उपयोग नाही कॅप्टनशी जमा पाहिजे.
नुसतां रना मार-मारायचा विषय नसतोय बाळ.
नुसतं एग्रेशन दाखवून काय उपयोग नाही, हे लक्षात ठेव.
अग्रेशन पण लागतय रे भावा, ते कुणाला पण जमत नाही.
नवीन ते नाही, नवीन पोर-पोरणा चिडवायचं ह्यो जर त्यो ह्य-ह्याज्या काय, थांब की सरप्राईज थांब थांब सांगतो सरप्राईज खालच्या त्या, भावाला पाम नवीन नवीन हाय. त्याला पाणीवाला म्हणालता, ड्रिंकवाला असं हे काय बरोबर नाही.
तुला काय सांगालोय गौतम गंभीरला ते शांत करतोय भावा मग विचार कर.
काय मग गौतम, अरे गौतम गंभीरला रोहित शर्मा आवडतोय हे तर माहितेय काय नाही. आ
त्याला आवरत असलं रे.
आं
खरं भावा, विषय हाय काय.
काय विषय ह्याज, तू सांगू नको रे ते, रोहित शर्मा हे लक्षात ठेवायचं नाव. त्यो बटलर माहितेय काय बटलर, ते नाही, ते नाही बटलर बटलर नं काय म्हंटलाय ऐकलायस काय तू, रोहित श समजायचे ते समज विकेट पडली तर मी टीव्ही बंद करतोय म्हंटला त्यांन. काय म्हंटला, टी व्ही डायरेक्ट, टी व्ही बंद करतोय, बाकीचे जे हा चुकुन नाही, ऐक तेज जरा.
कोण तोंडातनं आला असलं रे तेच्या, विराट कोहलीचं विराट कोहलींच नाव घ्यायचं रोहित शर्माचा घेतल्यात.
अरे त्याला रोहित शर्मा आवडतच नाही रे, ह्याला विराट कोहली आवडतच नाही रे
जाऊदे घे, पहिला बॉल लाच रोहित शर्मा आउट होतोय, खरं बोललास ते भावा मला पटलं हं.
अरे
उगच नंतर खोटं बोलायचं नाहीस.
ते नाय
खरं बोलाय ते हा म्हणायचं, उगच नंतर मरदा आणि बदलून सांगतोय मर्दा वो
असंच ह्यो ते विराट कोहली उचलून का मारत नाही खालनं का मारतय, रन पळून काढतय सारखं सारखं.
मारत नाही, अरे त्यालाच तर क्लास म्हणत्यात रे.
अरे, अरे म जरा, क्लास पुलचड मध्ये कसा क्लास हाय काय म्हणत्यात एक सेकंद एक्स्ट्राय म्हणत्यात रोहित शर्माकड माहितेय काय.
म एक सेकंद एक्स्ट्रा म्हणत्यात माहितेय नवं, ओवर ड्राईव्ह बघितलाईस की नही.
अरे कवा ड्रायव, कवा ड्रायव काय रोहित शर्मा पण मारतोय रे.
कसला क्लास वाटतोय, खरं ते भावा विराट कोहलीला जमतंय ते त्याला जमत नाही सोड, अरे तिची बॉडी लँग्वेज काय, ती रोहित शर्माची बॉडी लँग्वेज
हा, आता म्हणजे तू शरीरावर या लाईस काय?
हा होय, अरे फिटनेस एवढं वर्ष खेळालाय तो भावा, एकदा पण दाखवायचं मला त्याला क्रॅम्प आलाय फक्त दाखवायचं. रोहि, हेला विराट कोहलीला.
हा, परवाच आलता.
अरे, तो यो-यो टेस्ट असतोय, टीम क्रिकेटर हाफ सांगलोय की, सगळ्या अरे तेच्या पेक्षा स्कोर रोहित शर्माचा चांगला हाय, माहिती हाय काय? यो -यो टेस्ट मध्ये.
अरे रोहित शर्माची फिटनेस, त्यांन का असं
हम्म.